मी अ म जरा तर पाहिजे तोंडात नाही काहीतरी हा
बोला
आता काय किती मोठा जागा पडून हाय इथं खाली ये पिलो हे मोकळ्या जागा ते मंदिर हाय अंदर तिकडं गल्लीत बजरंग बलीच हे ते गांधी चौकाच्या इकडे आमदार गल्लीत रस्ता करत्यात बालाजीच मंदिर हाय. श्रीकृष्णाच आहे का बालाजीचं आहे का नाव बी नाही याच्यावर किती जागा येतो लोक पडल्या पडलेल्या जुन्या बापपा
हो तरी ते कोणाच्या ना कोणाचे असतीलच.
वा वा वा पुरातन आहेत ते ते ना आता याईल माहि थोड्या इच्छा काही लोकली कोणा म्हटलं मा आहे काय ह ज्या काम आहे का
तुम्ही मला माही हे
नाहीय रे बा ते आता हायस ना कोणा न कोणा हायस ना ते पहिले पाहिजे होत ते इथून दहा वर्ष पहिले आहे ना तवा पाहिजे होता हे भाऊजीची एस टी डी नाही हे ग
हम्
त्याच्या बाजूला गल्ली जाते. ते साईड मागची भाऊजीच्या मागची साईड समजा आहे जागा ते पण ते कसं आहे भेटलं तर आपला नाही तर राहिल असं हाय
हम्म
लई जुन्या हाय
जास्तच सावजी लोक ची असतात
आ
जास्त तर सावजी लोकांचेच हायता. हॅलो
हॅलो
हॅलो
कोणाच्या म्हटलं जास्त लोकां हा बोल ना हॅलो
हॅलो
हा हॅलो येऊ राहिला का
हो
जास्त जास्त कोणाची हाय म्हटला.
जैनाच्या.
हां नाही नाही नाही हे हे आहेत मारवाडी हे मारवाडी मारवाडी जैन नई हेत. मारवाडी लोक आहेत. ए ल
हा चांगल्या पूर्वातन जागा आहेणा ती
हम्म
लय जुन आहे बापा बापा लिमिट संपलेली आहे ती शंभर दोन दोनशे तीन तीनशे वर्षापूर्वी ची जागा आहे.
हो
शंभर वर्षाच्या वरच आहे म्हणा डायरेक्ट. हम्म हे जुन असल्यावर मग ते काय ते क कोण ना कोणी नातेवाई इथं असलं स सांभाळलेले आहे.
हम्म
अ बाहेरगावी गेलेले आहेत नोकऱ्यावर लागले कोणी सॉफ्टवेअरणार कोणी पुणे आले मुंबई म्हण ते काय लक्षात येत हय हाय हाय तिकडे द्यायचं चालू आहे तिकडेच घुसतात ते इकडे लक्ष देत हम् तेच पैसा इतका कमवतात मग इकडे काय लक्ष देत
हां हां आज जेवले मग भाजी चांगली झाली होती का?
बरी झाली ती आता जेवून घेतो. शेंगजी कशी गेली चांगलीच लागते.
हो का
करा काय लागते, करा काय लागते, गेले मग. शेंगदाने टाकले की झाली तया. ते किती वाजताये, तुज जेवण झालं का म.
नाही म उसळ खाल्ली होती आज उसळ होती शाबूदाण्याची गुरुवार होता ना.
काय म्हटलं.
काय खाल्लं.
उसळ साबुदाान्याची.
हव का किती वाजता लागली
तिकडे अडीच.
हॅलो! किती वाजता जा जाणार ये तू आत. नही नही नहीं इथ.
पार्लर मध्ये.
हा!
ते पार्लरमध्ये ती म्हणे आज सुट्टी देतो म्हणे राजेश्वरी मनली म्हणे. की पाहुणे आहेत बॉ माह्या घरी त मी काही आज येत नाही.
हा!
हा तर मग मने त्या दोघी जवळ काही सामान नाही म्हणे मग काय ले बोलव तुमनहीं त दोघीलच.
हा!
तूहय सामान थोडीचं युज करणार आहे म्हणे मी सगळ्यावर.
काऊन नहीं सामान काऊन नाही तिच्या जवळ.
ते त्यायला भेटाचं आहे ना, आम्हाला भेटलं आम्हाला लगेच भेट ल दुसऱ्या दिवशीश हे संपलं ना सामान मला
कोणाले, हा दोघे आणखी कोण आहे ते वरची न ते.
हा त्या दोघीले भेटायचचं आहे त्या दोघी त श्या लालूच नचं आल्या आहेत मणा.
हा ते ते दोघी येणार नाही आहे का मग.
तर ते म्हणे मंग बंदच ठेवतो मणे राजेश्वरी नाही म्हणली म्हणे. मग कोणाले दाखु म्हणे डेमो मी.
हाव!
ह म्हणून मग उद्या चं हे ठेवतो म्हणे, उद्या बोलवतो म्हणे तिची किट.
बरोबर.
हं!
त्याने पै दिले, त्यानी पैसे दिले असल ना दोघीणी
अ हो दिले त्या किटा संपल्या होत्या न तिच्या. आता ते आणल तेव्हा ही पाठवल आता पाहि तो न मी आज विचारून तिले आल्या की नाही अजून दोन पाहिजे. ते आमाले हा ते सरकाराकडून येऊन राहिल्या न.
हा ना हा ना ते स्कीम मधून आणू राहीली ते बरो
हा आणि सरकार आम्हाला शिकवायचे तिले पैसेही देते.
बरोबर, हा तेचकी मध्ये फायदा, पूर्ण पूर, पुरे पण घेऊ राहिली ते.
हम्म, ते फॉम ते भरले ती न, बा एवढे स्टुडंट हाय माय जवळ तेवढ्याचे फम भरले ति न. हजार रुपय देती म्हणे, एका स्टूलवर शिकवाले.
हा ना.
हम, मग तिनं दोघीवर चार हजार काढले आणि ती पून सरकाराकडून. हम, आणि इथय घेतले, इथंय तिनं पाच हजार- हजार रुपये घेतले समजा.
म्हणून ते कमी पैशात करून देत हाय.
हम्म.
एवढ कमी पैशात करून थोडी दिला, कोण देत्यात कमी पैशातनी.
तरी ती नं हजार रुपये घेतलेच समजा शिकवायचे आमच्याकडून, आमच्याकडून हजार रुपये घेतलेच तिने शिकवायचे. जार देऊन राहिले तिनं, तीन हजार घेतले.
पाचशे शिल्लक घेतली हिन, हिन पाचशे शिल्लक घेतले.
आपण कमी, आपण कमीच द्यायचे, पूर्ण कायले द्यायचे.
नाही ते मला सगळं उभं करून देणार हाय ना. हम्म, पहिल ना. तुम्ही तर लगे इथं तीन टी शर्टा लटकू नही ठेवल्या.
तेले, तिनं किती, तीन हजार माणतले ना?
हो.
आपण कमी देऊन द्याची.
तेव्हा, सगळ्यांना दिलेन तूच कमी देऊ राहिली म्हणत. पुढं तुम्ही सगळं करून देऊ लागली म्हणत, तुझ पार्लर उभं करून देऊ लागली म्हणत, मले कमी देता का म्हण
किती म्हनते?
तीन
हम्, खुडची -गिडची तर काय म्हणे ते, खुची ति तर काय म्हणे खुडचीच?
खुढची, काय सात -सात हजारापर्यंत म्हणजे येईल म्हण नही, समजा तरी पाच- सहा हजारपर्यंत. खुडची ते, तर आपण सेकंड हॅन्ड एखादी पऊ म्हणे, माझे म्हणे, नारसाईल म्हणे
हम्म, आरश्याचं काही नाही एवढं, पण ते खुडची महाग असते ना.
हम्म, म्हणून मग पाहू म्हणे आपण आणि एक टेबल घेऊन ये म्हणे, तुला सामान ठेवायसाठी त्येच्यात नी. स्पेशल पार्लरच. हम्म, तिथं तुला करता यायला पाहिजे, आरसाच समोर प्लकिंग केल्यावर, कैची सगळं ठेवता येते म्हणे.
बरोबर.
हा ना, हम्म मी तुला सगळं सेट करून देतो म्हणे तू यावालं. पण ती म्हणते तू दुसरीकडे पाय म्हणते. हम्म इथेच आतमध्ये हाय म्हणते येत नाही येतील लोक तुझं चालणार नाही रोडवर पाहिजे म्हणते रोडवर जास्त चालते दिसलं की चालल्या बाया
रोडवररच असते मग एक कं आहे मी सांगतो तुझे आपली सपना ताई झाली.
हम्म
आता माया जे ओळखीचे असते बाया घे त्याले सांगून द्याचं. जे करणारे आहेत नेहमी
हा
त्याईले सांगा दादा तिकडे मुसलमान जे मा काही मित्र आहेत ते त्याच्या बायकागले त्याला सांगून ठेवा.
हा
पण ते फ्लकिंग शिक फ्लकिंग मेन आहे त्याच्या हे बाकी सो हे गालाले सोड साळ तर करता याची
हो
आ
हो ना
प्लकिंग महत्त्वाची आहे ना प्लक आयला पाहिजे ना बयकोलल तर एक पालथ घेत
हा वो प्लकिंगच शिकायला लागतंय पहि
हा ते शिकून घ्याच मेन हे बाकीच तर मग लक्षात येतायच
हो
ते का मम्मी टनच्या बाया तिच्या इथं जाणार आहे आता ते तुला प्लकिंग चे किती घेते चाळीस
हो
आपण तीसचं घ्यायची.
हो
कोणच्याही गोष्टीत दहा दहा एकदा ते लागू झाली की मग नंतर वाढवायचे कसंय हाय आता हे वाढलं ते वाढलं. आता ते एवढे लागतेत अस तसं आलं लक्षात असं वाढवायच हम्म आणि ते नंतर मग ते हात ते बी कमी घ्यायच त्या त्याच्याशी बोलत राहायाच दुसरा कोई राहा त बोल ना पुन्हा असं तस ते मग आपोआपच तेच करते ऍडव्हर्टीस
हां
हम्म सपना ले सांगून ठेवा. सपना जिथं ते तर करतेच म्हणा
हां
मग तस आता तू कामाला जात तिथं त्या दोघीले कामवाले ताईले सांगून ठेव असं
की बा कोणी असलं तिकडे काही लग्नात कार्य की सांगा बा आमाले कोणी असलं तर शेअर काही करायचं हम्म हा असं सांग
हां त्याच्यात जास्त करजेन तसे डेली वाले कोणी कोणी पोरी बाल्या जे आपले आता
हाव करतातच प्लकिंग तर हमेशाच करतात
हां प्लग तर आहे ते नेहमी पन हे बा किच्या गोष्टी सांगून ठेवून द्यायच्या त्या हे करतो ते कर नंदिनी ले सांगून ठेवायचं
हां
तुझ्या तिकडे असंतर मय माल नाही सांगयच महिमागून महिमाची पिकळले आहे म्हणून आहे की नाई
हो, हो
आसं सांगून ठेवुनी द्यायचं टेन्शन नाही
हो राजेश्वरी देत असतील
आता जेवण, जेवण करून घेजो मग
हम्म हो, हो जेवयचीये
झाला आता टायमिंग हुउचरायला जेवण जेव टाइमिंग उचरायला तर जेवण करून घे
हम्म
जेवण झालं की मंग इकडे चालले गेले माझ हजार रु पय
हाव का
हा आज दनका भेटला हजारचा
हो ठीक